हॅलो
हा येतो का आवाज. हा तुमचं पण येतोय मला.
च झाला का चहा नाश्ता.
त्या झाला नास्त्यांना उपास होता म्हण हा करू मग तुम्हाला कॉल करू अस.
हम्म हम्म.
हम्म अहो तुमच्या कॉल आला ना मी नर तर बघितलं मला असं वाटलं यांच्याकडून चुकूनच लागला वाटतं म्हणून मी काही तुम्हाला परत कॉल नाही केला.
कधी?
दुपारी नाही का तुम्ही केला होता एक वाजता का काय तर मग मी बघितलं. म असट तच्याड कूल लागला असेल अस मला वाट.
सकाळी काय झालं ते आले मिस्टर. हा त्यांनी डब. बनलेलं प ते आले जेवा्हायला घरी मग त्याच्यामुळे आपरच मला सगळं बनव बसायला लागलं. म्हून ना म्हंटलं जाऊ दे आता कॉलेज ठेवते. त्याच्या व मग ठेवून दिला असं तला हा मी बोलले ना तुम्हाला मी एकटीच बातमाझ. हा मी आता ते नसले ना का मग मी माझ. असंच करते काय पण साधू आपलं जिरा राईस फोडणीचा भात.
मग काय ते पुोळ्या लाटायचे आपल्यात म्हटलं बरं आहे असं होऊन जात
हम्म तेस ना. आमचं नसत जास्त हे चपात्या वगैरे भात असतो जास्त. हम्म भात म्हणजे आम्हाला त सवय झालेली आहे ना. पण आता काय झालंय्यांना डायबिटीज सांगित. थोडस तर मग ते भात नाही खात. मग त्यांना बरायला लागते त बाजू हिरवी का असते हा पाय. थोडा कमी आलाय. आयुर्वेदिक चालू केलंय ना हो हो.
मारताच असत नाही दुखन ना.
नाही थोडा कमी झालाय पहिले कस रोज रोज गोळी खायला लागायची आता अर्धी अर्ीच खाते रात्री.
हा हा हम.
ती पण हा ती पण आता हळूहळू बंद करे.
ते बंद केल्यावर मग परत दुखायला सुरुवात वयची नाहीत.
काय माहिती नाही व्हायची आता आयुर्वेदिक लू झालं ना आयुर्वेदिकच कसं असतं हळू हळ इेक् होतो पण तो कायमस्ूपी होतो ना. बघूया आता काय होतय ते मला पेन पेन ुल बंद कराय आहेत ना म्हणून त्यासाठी म आ ह ट्रीटमें चालू के
ह त्याय रिझल्ट भेटतो पण तो एकदम हळूहळू अस.
हा उशिरा मिळतो हम्म.
हम्म हम्म.
आता परत चालू केले आता बघूया सध्या तर हाय बरा.
हा म
उन्हाळ्याची सुट्टी कशी गेली गावी वगैरे गेलेलात का नाही.
आम्ही इकडे गेलो. नाही का हे केलं साडेतीीन शक्टी पीठ केले. ह तीन दिवस गेलो होतो ना. नाही बहीण बहीण बहीण होती माझी ती बहीणची बहीणची मिस्टर बहीण आणि आम्ही दोघं होतो गाडी हां गाडी आमचीच होती
हम्म हम्म
मग आमची देवीच आहे ना माऊरची म माऊर केलं तुळजापूर केला अ कोल्हापूर आणि जेजुरी केला आणि मन नंतर वनीला आलो मग घरी आलो सगळीकडे गर्दी होती
सुट्टीचा
त्या ना त्याच्यामुळे इतकी गर्दी सगळ्याकडे गर्दीच लागली आमला दर्शनाला खूप उशीर होन जायच
निशील हां तिथं हे देवाच्या ठिकाणी गर्दीच असते अशी
आता माऊरच्या देवीला कधी एवढी गर्दी राहत नव्हती आता ती आमची कुलदैवतचं आम्ही जात दुसरा आणतो ना पण या महिना असं त्यामुळं अधिकाचा महिना आहे ना त्याच्यामुळे तिथं पण इतकी गर्दी हो ती खूप गर्दी हो
आणि ह्या गर्मीमध्ये तर नको वाटतं गर्दीमध्ये
व्हावेळ या ना तर अजिबात गर्दी आवडत नाही अजिबात नाही गर्दी म्हटलं का यांचं डोकंच उठून जातं
आणि काय आम्ही पण आम्ही आम्ही जास्त तर नाही फिरलं
हम्म
मग काय
न आम्ही तेवढंच केला अं
हम्
ह
हो काय
त्या मग तिसऱ्या दिवशी आलो असं हा या टायमाला आलो होत घरी आ साव वाजले होते घरी यायला तस्या दिवशी
हा हा ह हां
हम्म
मग काही सुट्टीच्या टायमातच फिरायला भेटत नाही तर असं काही आपलं जाणं
हा ते ताजी जॉबला आहे ना गव्हर्मेंट सर्विस त्यांची मग त्याच्यामुळे त्यांना सुट्ट्या होत्या महानगरपालिका नाही महानगर ल आणि मग त्याच्यामुळं म सुट्ट्या वाहत्या त्यांना दोन तीन दिवस मग मनी चला मग गेलो होतो पण त्यांच्यामुळं झालं आमचं पण होऊन गेला
नायतर काय
हम् हम् नाही ना आणि परत आमची शेतीची काम न पण त्याच्यामुळं म्हटलं चला येऊ जाऊन
हम्म
हम् नाही तो नाही येत आता आमच्या बरोबर हा पहिले लहान होताना आम मागं लागायच आता नाही आता तोच पैशे देतो आम्हाला फिरण्या मंतो आता मोठा झाला ना समजायला लागला ना तो पण जातो ना मित्रांबरोबर आठ आठ दिवस जातो फिरायला
हो काय हा पोरं पोरं अशी फिरतात त्यांना आता मोठं झाल्यावर नाही आपल्यासोबत माझी पण नाहीय ती सांगते तुम्ही जा दोघं कुठं जायचंय तर
आपण ही येतो. त्याला जर म्हटलं चला रे, आणि बहिणीला पण एकच मुलगा आहे ना. तेन तिचा पण तिने जर मुलगा घेतला ना, म्हणलं चाला रे. तर निघतो. नाही तर नाही. आता यावेळेस आम्ही त्या दोघांना कोण बोललो. हा दोघांना पण बोलवतो आर चला आमच्या सोबत. दोघं नाही म्हटली. मग आम्ही चौघाचं जाऊन आलो. हं. म्हंटलं मग ते तर असते तर मंग दुसरी गाडी केली असती. मग आमची नसती नेली ना. मग तेच नाही म्हटले, मग हम्म. मग, आमचीच घेऊन गेलो.
अ हा.
हम्म तो पण जॉब आहे. बहिणीचा मुलगा.
अ हो काय, मोठा आहे तो पण.
इंजिनीअर तो. मुंबईला आहे कामाला. शनिवार रविवारी येतो घरी.
हो काय. हा हा पण ह्याच काय झालंय मग ह्यांनी पण तुमच्या मुलांनी पण इंजिनियर केले का?
करतोय तो.
अच्छा.
म्हणजे कॉलेज पण चालू आहे त्याच? हम्म, कॉलेज पण चालू आहे त्याच? डिप्लोमा करतोय.
अच्छा.
ते पण करतो. आणि मुलांना कस ओ ज्याच्यात आवड असली तेच.
त्यांच्या आवडीनेचं घ्यावा लागतं ना.
हा मग त्यांच्या आवडीनुसारचं करायला लागत. आपण काय सांगणार त्यांना. ज
त नाही.
हा आणि ज्याच्यात इंटरेस्ट असेल तेच करायला पाहिजेल ना, उगंच आपण त्याच्यावर दबाव टाकून काय.
काहीच उपयोग नाही तेच तर.
हम्म आमचा- आता बघू अजून ती काय लहान आहे. ति जे अजून दहा वेळा बदलत. मला हे व्हायचंय, परत बोलते मला नाही नाही मला दुसरं व्हायचंय.
हा. माझी पण चुलत पुतनी आहे. ती छोटी आहे, बारा वर्षाची. ती पण येतक्यात म्हणते मला डॉक् क्टर व्हायचय. इतक्या म्हणते मला संचित दादा सारखे इंजिनिअर व्हयचं. इतक्यात काय तर इतक्यात काय बोल ति ती पण हे एकायच्यावर नाही. पण अजून लहान आहे ती ना, हम्म. समज नाही.
तेच त्याच्यामुळेच तसंच होतं. हिचं पण तसच होतं.
हम्म, मग तिची मम्मी म्हणत राहती तू दहावी तर पूर्ण कर मग पुढच विचार कर. अजून ती बारा वर्षाचीचं ये. मुलांच्या गप्पाबा ऐकायच्या फक्त हा. आणि छोटी छोटी मुलं असले का त्यांचे गा- प्पा ऐकायच्या फक्त अशा मोठ्या मोठ्या गप्पा मारताना बसत.
हा आणि आता हल्ली कसं मोबाईल वर बघतात ना सगळं. ते हुशारच सगळी पोरं. त्यांना असं आपल्याला तर आपल्या वेळेस तर काय दहावी बारावी झाली तरी काय समजायचं नाही आताच्या मुलांना सगळं समजत आता सगळे हुशार आहेत मूल किती मिनिटं झाली
किती झालं
हम एक मिनिट आहे अजून नाही अजून अजून काय म्हणताय.
थांबा हं अजून बाकी कोणत्या विषयावर बोलायचं आता
विषयच पटकन सुचत नाय
हा ना सुचत नाय पटकण विषय
त्याच्यामुळे गोंधळ होते आणि विषय पण असा आपण घेतला ना तरी पण आपल्याला बोलताना थोडस हेच आठवून आठवून बोलायला लागत.
नक्की किती कोण झाले मग तुमचे केले ते की नाही परत कोणाला.
नाही. तुमचा रायला त्याच्यानंतर काय झालं एका मैत्रिणीनी केला एक कॉल झाला तिज्यासोबत आणि नंतर तिला कोणाचा दुसऱ्यांचा कॉल आला तर तिने माझा कॉलच नाही घेतला
हा का
हा हा
माझे पण आपले सकाळी दोन झाले तेवढेच फक्त मग मी पण नाही केेले कोणला. म्हणलं कोणाला करू करू म्हटलं उद्या आता असं
हा तुम्ही तरी आहे आ ओळखीचे नसणाऱ्यांना पण केलं असेल
कोणी मी